हा काय करालाय हॅलो हा आवाज आलाय का व्यवस्थित
हॅलो
हा आवाज येतो काय म्हटलं
हा येतोय यात बोला.
जर म्हटलं काय आज काम पण जरा कमी होत म्हटलं बघुया.
पाऊस वगैरे झाला की नाही तिकडे?
ग काको. ह नाही आम्ही आमचं ऑफिस टाइमिंग सुटलं की नाही पाऊस असतोय बघा.
हम्म. ते काय ठरलेल ते कसं पाऊस पाऊस म्हण ते कनी पाऊस काय म्हणतोय दिवसभर ऑफिसमध्ये गरम होणार तुम
हा आणि भैर येऊन थंड व्हा.
तर का वो?
हा हा.
निवान जेवण वगैरे?
काय आता तुमचबी ऑफिस टायमिंग असतय की. त्याच वेळी नेमकां असं काहीतरी पाऊस येतोय, असं गाड्या बंद पडत्यात कायतर बोलायचं काय लडतरीवर लडतरी आमच्या आता.
बघा की त्यांच्या कस हॅण्ड करत असतील ब
नाही आता तुम्ही बघितलं तर की नाही आता स सकाळ पाासून बघा सकाळपासून घरातून जसं भैर पडलोय कणी वातावरण एवढं गार होतं. आणि आता तास बर झालं कणी, असं साईडला जाळ पेटवलाय आणि साईडला बस लय अस व्हालय बघा.
हा म्हणजे?
एवढं गरमी चालल्या म आता तुमचा आवाज येईना झालाय वं
निसर्ग
नही बरोबर.
हॅलो.
दघ काय आता कुठले कुठले नाही आ हा आत्ता याला बघा. ते नवं अजून किती? की अजून किती ऋतू तयार होत्यात काय म्हइत आता? उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तर होताच आता दो दोन महिन्या होणार आहे दोन महिने हिवाळा, दोन महिने पावसाळा. दोन महिने असं काही तर होतय वाटालय सगळं.
माणसं पण तस बघा लाग ह चांग एक महिना वेग पाऊस?
हा.
पावसाच्या हच्यामध्ये म्हणून काय रेंज नाही. हो नाही नाही पावसाच्या हच्यामध्ये म्हणून तुम्हाला रेंज नाही का काय?
नाही पाऊस नाय आता एवढं उन नाही पण जरा वातावरण उष्ण, दमट असल्यागत हाय वो.
हा हा हा हा.
ह एकदमच आता सकाळपासून एवढं नॉर्मल होतं घारी गार वाटलत बघा गाडीवरून येताना तर आणि नंतर आता आलोय तर असं एकदमच एकदमच अंगाला घाम सुटल्या गत व्हालंय.
बघा की मग पण जेव्हा आपलं म्हणजे जरा पाऊस वगैरे पडून जाते तेव्हा आपल्याला फिरायला मस्त वाटते ना?
कस असत आणि सगळ्यात महत्वाचं काय हलका पाऊसा असावा लई जोरात पण नसावं काय आणि पाऊस चालू बंद, चालू बंद असावा. त्यात फिरायची एक मजाच वेगळी असते.
होय किरायची मजा वेगळी असते त्यामध्ये म्हणजे काणी असं वाटत कि निवनत टू व्हीलर घ्यावी आणि फिरावं निवांत जसं आपण गोव्याला कसं राईड करायला जाते माहिती आहे का टू व्हीलरवरून
हो हो हो नाही भारी आहे त हम
आमच्या इथ पण आता समोर चे झाड यायला लागलेत म्हणजे एवढं वारं वगैरे आता म्हणजे
ह हम्म आता आपल्या इथे शेतीमध्ये काही वाटत नाही सिटी म आता ब आमच्या ऑफिस र राहलाय असं म्हणजे जवळपास एक तीन चार एकर असेल तर राहणं असं वगैरे सगळं करून त्यांनी ठेवले त्याची हिरवळ फक्त असं दो दिसाल्या व डोळ्याला
बघा मग म्हणजे किती छान व्ह्यू वाटत असेल तो बघायला
नाही वांग्यात झाडं वगैरे असं सगळं मिक्स आहेत ऊस न्मी वांग्यात झाडं त्यात अंतर पिक आहेत आणि एवढं हिरवळ झाली तिथं काल पाऊस पडून गेलाय की नाही असं गारी ह रा आहे बघ आणि मी कधीतरी काय करतो जेवणासाठी तसं म्हणजे पंधरा वीस मिनिट झालं क नाही फक्त त्या रानाच्या साईड ला जरी येऊन उभारला क नाही असं गारवा एवढं वाराय की त्या मातीतन ज गारवा निघतो ना बैर त एवढा जबर तो फॅन म सुद्धा तेवढं नसेल एवढं भारी वाटते ते नॅचरल
जे नॅचरल हवा आहे ना ती फॅनच्या हवा म्हणजे काहीच नाही म्हणजे जी नॅचरल हवा आहे ती आपल्याला जे गार गारवा भेटते ते म्हनाला परत शरीराला तो नाही फॅनचा किंवा कूलर एसी पण फेकी पडते काहीच नाही असं म्हणजे न नॅचरल ते नॅचरलच सगळ्या गोष्टी अशा नॅचरल छान वाढतात
बला
निसर्गमना
नाही निसर्गाच्या विरोधात जो गेलाही त्यांनी आशत्या करात
हा
त्या माणसाला क नाही योग्य तो धडा त्याला वेळेवर मिळतोय लगेच का सांगून निसर्गाच्या तुम्ही उलट जाऊ नका आणि आज लोक काय करायले हे आता आपण निसर्ग जो आधी तुम्ही विचार कय एखाद पीक एखादं पीक घ्यायचं म्हटलं तर तीन महिने सहा महिने असं कालावधी असायचा आणि ती ती ती फळं त्या त्या ऋतूमध्ये मिळायची पण आता झाली काय की तुम्हाला कुठल्याही ऋतूमध्ये तुम्हाला द्राक्ष भेटत तुम्हाला काय पेरू भेटतोय कधी तुम्हाला जा काय कुणाच्या आहेत पण क वाटेल तर मिळा आ
हो हो हो हो
आणि अक्षरः मी खरं सांगतो एका ठिकाणी मी स्वतः बघितलं कि आता मी त्यांचं काय नाव वगैरे घेऊन उगत करसतो त्यांनाना काही बंधन करायच नाही पण त्यांच्यामुळे किंवा बाकीच्या काही अशा इन्स्टंट प्रोडक्ट मु नाही लोक ांच नुकसान किती वाले
होय होय होय
हो तुम्ही आज तुम्ही चार पैसे हा
आजार पण वाढा लागलेतो त्यामुळे पर पहिला कसं होत म्हणजे त्याच्यामध्ये काही केमिकल किंवा जे आपण जे वापरतोय शेतीसाठी म्हणजे ते खत बियाणे वगैरे ते सगळं ओरिजनल होतं आता कसं झालंय सगळं औषध फवारणी हे ते त्यामुळे जरास पिकांचं पण जरा मला वाटत ती जी क्वालिटी होती ती जरा कमी झाल्या
तुमच जेवणचा हदपांसाठी गेला पत्रन म्ह मसाला घातल्या अस बण तुमचं जीवनच चांगली होतीय आणि आधी नुसत तुम्ही साधं चिरून तेल चकले मीठ टाकून नुसता म्ह भागला तरी सुद्धा घर
हा मला तेच तर म्हणायचंय विषय तोच आहे कि आता एवढा पण एवढं काय काय घालतो त्यामध्ये आता बघा की पहिला कस डाय कसं शिजत होती बघाची डाळ आपली तुरुळ असू दे किंवा ती ह्याची डाळ असू दे हरभऱ्याची डाळ अस ती कशी श शिजाची लगेच आता डाळी पण शिजत नाही तो बटाटा पण घ्या की तुम्ही बटाटा पण शिजत नाहीये म्हणजे मला काय म्हणायचंय की काय असं म्हणजे एवढे क्वालिटी हे झाले पूर्वी कसं होतं पूर्वी थोडं धान्य मिळत होतं पण समाधानी होते त्यामध्ये लोक
आणि्हीरी खाल् त्या वाट तुम्ही दहा मुठी खावा पण ते समाधान मिळत नाही
नाही नाही नाही आता काय काय ठिकाणी तुम्ही कनी गावी जावा काय आणि चुलीवरच वगैरे कनी म्हणजे ज्या अदोगरच्या बायका आहेत त्यांचं जरा असं जेवण. खाऊन बघायच म्हणजे ते पाणी आहे ना गावाकडच त्याच्यामध्ये पण चव असते. आपण म्हणतोय ना पाण्यात काय सगळीकडें मी भेटते. तसच असणार ना काय पण ते जे पाण्यामध जे आमटी केलेली आहे, किंवा काय भाजी केलेली आहे ते मला ना म्हणजे एवढं टेस्टी लागते त्याच्यामध्ये काही नाही. चटणी मीठ हळद फक्त एवढं आणि कुठे तर कांदा आणि,
आणि त्या त्या जेवणाचे फो असताना पुढे कुठल्या मोठमोठ्या हॉटेलमध्ये
हा ते मेन आहे, बरोबर आहे.
मला अजून आठवतय काय मी म्हणजे आमच्या इथ पाहुण्यांच्या गावी गेलो होतो. आणि एकदम खेड गाव आहे एकदम खेड आणि जर त्या गावात बघितला का नाही एक लई करून शंभर दोनशे घर असतील लइ करून आणि प्रत्येका च्या, राह त असं मळ्या मळ्यातनी वगैरे झालं त्यांचे पाहुणे काय करतात अजून पण सांगतो त्यांची मुलं वगैरे आहेत ना, ती पुण्याला मुंबईला कामाला आहेत काय आणि, एवढ्या चांगढ्या पोस्ट वर आहेत कि, ह या्या वडिंना म्हणतात की तुम्ही सगळं सोडायंला त्यां काय म्हणतात मी ते आम्ही जर तिथे येऊन एक दोन महिने जरी राहिलो तरी आम्ही मरून जाणार आहे आम्ही आणि स्वतः आत जर त्यांच वय बट लाग नाही कमीत कमी ऐंशी त्या आजोबांच वय असल बघा पंच्याऐंशी ते नव्वदच्या आसपास असेल आणि ती त्याच्या, त्यांचं वय आता ऐंशीच्या आसपास तर ते, स्वतः दोघे रानात काम करतात आणि दोघं त्या रानातलंच मिळवलेलं कमवून खातात. आणि अजून पण त्यांनी जात्यावरती पीठ दळून घेतात. भाकरीचा.
ह् मग ते, ओरिजिनल म्हणजे ते काय म्हणतात ना! त्याच्यामध्ये माया पण येत्या आणि प्रकारचं काय म्हणजे मशीनचा पण काय वापर नाही हो हाताने दयायला म्हणजे ते जात्यावर,
त्यांनी काय केलं मच्छ्याची भाकरी आणि ज्वारी पण तुम्ही लावतात का आणि ती ज्वारीची पण भाकरी केलतीत. त्यावेळी आणि मटकीची आणि मुगाची मिक्स भाजी केली होती त्यांनी.
आपण अ कधी खालंतं. आम्ही जेऊन गेलत तर ती ताजी भाकरी तव्यावर करतात आजून. पण गॅस वगैरे त्यांच्या घरात काहीच नाही. तर त्यांची मुलं ज्या वेळी येतात ना ह सगळी, सगळं चुलीवरर करतात अजूनपर्यंत आणि
सगळ म्हणजे असं काय फक्त सुरुवातीला, अ आणि ते आजोबा एवढी वय असून ते स्वतः लाकड फोडतात अजुन,
बघा म्हणजे, ती एनर्जी आहे ते आताच्या म्हणजे मला वाटते एक, तीस वर्षाच्या तरी अ तीस चाळीस वर्षाच्या तरी माणसामध्ये नसणार आहे. असं मला तरी वाटते आ म्हणजे ती ताकतीने अदोगरच म्हणजे जे, तुमला खरंच काय हा सगळा कणी आपल्या शरीरामध्ये जे आपल्या पोटात जाते, तेचा सगळा म्हणजे परिणाम आहे मला तर वाटत म्हणजे पहिला पूर्वी कसं, कि चांगलं जेवण, चांगले वेळेवर जेवणे, शेतात काम करणे. सगळा व्यायाम होत होता हो पण अलीकड आता अ सगळं काय म्हणतात ते, काम ह्याची करून वगैरे म्हणजे मुलांच जरा.